हा. नमस्कार बोला. मस्त. आता मुलांना घ्यायला जायचं. ट्युशन ला गेलेलेत ना मुलं.
इतक्या उशिरा अ म्हणजे ट्युशनला गेले का?
ना नाही. तस मुलं म मोठा येतो. संध्याकाळी पाच वाजेला येतो. पण लहान आहे ना. फोर्थ ला आहे ना तो. तो तीन वाजेला जातो. त्याचे डबल ट्युशन असते.
त मग तो तीन तास जातो. हम्म.
अ लहान मुलगा कितीव्या वर्गाते तुमचा?
फोर्थलाय ना तो. इंग्लिश मिडियमलाय तो. हम्म. हम्म.
इंग्लिश मिडियमला अ म्हणजे साधारणतः तुम्ही शहरी भागात राहता का? ग्रामीण भागात राहता?
आता मखमलाबाद एरियाय. म्हणजे तो पूर्ण आता तस याच्यावर बोलता येत नाही. आपण कोणत्या भागात राहतो. काय अस, या ग्रुप वर सांगता नाही येत. स्व तः विषयी जास्त अशी माहि
आपण अ जेव्हा आपण शाळेमध्ये मुलांना पाठवतो. तेव्हा यायला किंवा पाठवायला वाहनाचा वगैरे तुम्ही कसा वापर करता का मग?
अम् नाही. मी सोडायला जाते त्याला.
अच्छा, मग तुम्हाला जाण्या येण्यासाठी, स्कुटीचा वापर करता का?
हम्म हम्म. असं.
अच्छा. पण शक्यतो मला असं वाट त. समजा मुला जरर थोडेसे मोठे असले. आणि अंतर जर कमी असलं ना, तर त्यांना एकट्याला पाठवणं पण योग्य राहील.
नाही, तुमचं म्हणणं पण बरोबर आहे. एकट्याला पाठवणं बरोबरे. पण इतकी ट्राफिक असते आमच्या इथे. खूप ट्राफिक असते. त्याच्यामुळे डायरेक्ट नाही सोडता येत. कारण सारखं चालू असतं. ऍक्सिडेंट वगैरे यथे ना,
शहरी भागामध्ये ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे. आपण लहान मुलांना थोडसं म्हणजे सांभाळूनंच पाठवावं लागतं
हां त्यांच्यामुळे नाहीं होतं कारणं की. दरं दोन चार दिवसं आंड बघायंला मिळतं नां. त्यांच्यामुळे नाहीं इच्छा होतं मुलांना एकट्यांला सोडायंला.
मोठे मुलं पाठवूं शकतं
हां मोठा जातो नां मोठा एकटां जातो त्यांचा त्यांचं सायकल असते नां तो एकटां जातो त्यांचा कांहीं प्रॉब्लेम नाहीं. कारणं तो नवीला आहे.
आंजकाल मो आंजकाल मोठ्यां मुलांना पणं. पाठवंण म्हणजे थोडंसं म्हणजे ठीक आहे सायकल चालवतांना. आपणं समजां दिवसां ठीक आहे पणं अंधार वगैरें. पडलं तरं सायकललां त्यांनी ते रेडियम वगैरें लावलेत कां तुमच्यां मुलांच्या
नाहीं एवढां वेळं नाहीं होतं नां मुलांला नं तो तसंच पांच साडेपांच पांच लां सव्वा पांच लां शाळां सुटते साडेपांच पावणे सहा वाजेपर्यंत घरी येऊंन जातांत मंग तेंव्हा अंधार पडायचे कां एवढी. अंतर पणं कमी आहे. एखादं अर्धा किलोमीटर असं.
अच्छा मंग शाळेजवळंच आहे.
हम्मं जवळं आहे त्यांच्यामुळे तो येऊंन लागतो अंधारांचा कांहीं इशू येतं नाहीं मंग एवढं.
अभ्यासांमध्यें कसां आहे मंग मुलंगा.
अं मोठ्यांला जातं थोडं सायन्स मॅथ थोडं हार्ड जातं. लहांन आहे छान आहे.
अच्छा सायंस म्हणजे म- सायन्स आणि मॅथ तरं तो म्हणजे कोणत्यां इंग्लिश मिडियमलां. सेमी लां आहे कां मराठी म
तो सेमिला आहे मोठां आहे तो सेमिला आहे. आणि लहांन आहे तो इंग्लिश मिडियम लां आहे.
अच्छा आधीग तुमचां हां जो सेमीला तुमचां मुलंगा तो मराठीडयम म्हजे इंग्लिश मिडयमंच होतां नां.
हम्मं नाहीं इंग्लिश मिडियम लां नव्हतां तो आधीपासूंन सेमीलांच आहे.
अच्छा!
हम्मं आधीपासूंन तो सेमीलांच होतां मंग ते तेचं कंटिन्यू पुढे केलेलं.
तुम्हांला म्हणजे असं कायं वाटलं कां त्यांला सेमीला टाकावं.
नाहीं हमं ऍक्च्युली माझी पणं इच्छा होती इंग्लिश मिडियमलांच पणं आमची फॅमिली. मुळें नाहीं म्हटले आपल्यां घरांत पणं कोणी नाहीं एवढं इंग्लिशमध्यें नाहीं कां. मंग त्यांचा अभ्यांस कसां कोणं घेणारं. असं घरच्यांचं म्हणणं झालं त्यांच्या आजी बाबां पप्पा मंग. त्यांच्यामुळे कायं म्हणे आपणं ठीक आहे सेमी सेमी ठीक आहे. करतां एईल बां क्लासेस.
आपल्यां संध्या भारतांमध्ये किंवा आपल्यां सगळींकडे असं वाटतं नां कांहीं इंग्लिश शिकलांत. तरं त्यांला पुढे रोजगांर भेटलं
हो बरोबर आहे मंग त्याचं हां त्यांमुळे मंग मी लहांन मुलांला म्हटलं नाहीं आंता ठीक आहे त्याचं तुमच्या म्हणण्यांप्रमाणे केलं मी कि त्यांला तुम्हीं म्हटले नाहीं सेमी टाकूं पणं मंग म्हटलं नाहीं पुढे एकांला तरी पाहिजे नां पुढे कांहीतरी म मी याच आता केला की नाही आता याला इंग्लिश मिडियमलाच टाकायचं.
इंग्रजी माध्यमाच्या फायदे आहेत आणि तोटे पण आहेत.
तोटे पण आहे त्यांना मराठीला प्रॉब्लेम येतो.
माझा मुलगा आता सध्या आता म्हणजे बारावी झाला तो तर जेव्हा समजा मला असं वाटत त काय तर माझ्या मुलाला एकोणऐंशी एकोणसत्तर सय स त्यांना हे त्याला नीट कडत नाही.
हा हा हा तेच ना.
झालं आता जेव्हा समजा आपण दुकानामध्ये जातो तर सगळे करतो नाईंटी सेव्हन किंवा एकूण नाईं सत्त्याण्णव थोडी असं म्हणजे
नाही नाही नाही हो हो हो हो हो हे याचा प्रॉब्लेम येतो त्यांना मग मराठीचे अंक कळत नाही. ते व्यवस्थित समजून सांगावं लागतं ज मग तसा प्रॉब्लेम मग
तुमच्या आवाजला तो ह तो बंद करा आता बंद झाला.
हम्म
आणि सर्व सगळं कसं असतं का जेव्हा आपण म्हणजे मुलाला शिकु. पयला जातो किंवा टाकतो तर सगळ्या तर पहिलं म्हणजे मलां तस वाटत तर का माझं स्वतःच शिक्षण पण तेवढं असावं की निदान मी त्याला घरी. तूण शिकु शकते आजकाल हल्ली ना ग्रामीण भागामध्ये. पालक विचार करत नाहीत.
हम नाय खरं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे हे ट्युशन वगैरे यांचे. वाढलेले आहेत ना मग मुलं का मग हम्.
मुलाला शाळेमध्ये पाठवता घेऊन जात. त नंतर ट्युशन ला बसवता तीन तास मग त्याच तेवढं. वेळ जातो ना त्याच्यामध्ये तर तो त्याला थोडं कंटाळवाना वाटत असेल.
हो हो हो हो ते तुमचं म्हणणं बरोबर आहे होत ते. मुलं कंटाळा करतातच अभ्यासाला पण मग काय होत. कि घरी पण मग ते ऐकत नाही ना त्याच्यामुळे मग कसं ट्युशन. अस.
बरोबर आहेत मला असं वाटतं का बा जसं मुलं घरी ऐकत नाही किंवा दंगा मस्त ती करतात म्हणून तुम्ही त्याला ट्युशन ल पाठवता बरोबर. अ तुमचा आवाज जवळ ती खळकड बंद करा ना ते.
हा तर इकडे येतोय थोडासा साईड ला.
आणि अजून एक कसं असतं. तर काय मुलं आणि मुलं घरी मस्त दंग मस्ती करणारच आहेत. तर तुम्ही त्यांना शक्यतो राना म्हणजे जे माइंड गेम असतात. अ खूप सारे आता पझल गेम आहेत माइंड गेम आहेत तर तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना हे करायचं. गुंतवायचं शक्यतोवर मोबाईल द्यायचा नाही तर तुमची मुलं मोबाईल वगैरे वापरतात का?
नाही म्हणजे शक्यतो नाहीच गरज पडत फक्त जर आला काही. शाळेचच काय होमवर्क वगैरे आला मोबाईल व ग्रुपवर. तर तेवढ्या पुरत देत तस जास्त मोबाईल देत नाही.
अच्छा पण मला एक असं वाटत का आपण. ली म्हणजे जे. वाईट. म्हणजे वेळ आणि शक्ती. या पाल मुलांच्या म्हणजे जे वर्तन आहे. त्याच्यावरती जास्त खर्च करतो. का माझ्या मुलांनी अस करू नये. माझ्या मुलांनी तस करु नये. पण थोडफार त्याला मोकळीक
हो बरोबर आहे. खरंय तुमचं पण म्हणन बरोबरे. ते पण आता काय झालेलंय ऍक्च्युली, वेळच इतका मिळत नाही मुलांना. त्यांच शेड्यूलच बिझी होऊन गेलेलंय.
मला तर म्हणजे
असं ते पण तुम सांगते मी. ते आपणच केलंय की, हा गुंतलेला असतो. म ईकडे तिकडे लक्ष देत नाही. अस नाही का.
तुम्हाला एक सांगतो मी. आता एक साधे साडे साधे म्हणजे छोटे छोटे खेळ असतात. जेणेकरून आपण त्या मुलांना त्यामध्ये गुंतवायला पाहिजे.
हा बरोबरे.
डिस्टर्बन्स खूप येतं आवाजामध्ये. त्याच्यामुळे आपल्या जा हे होईल. हा बोला.
एक मिनट. मी कीनी बाहेर आले ना. त्याला ट्युशन ला घ्यायला चालले तर. त्याच्यामुळे त गाड्यांचा आवाज वगैरे येत असेल.
जा आता आ आपण आपलं एक ट्रायल होऊन जातं. ठीके आपण नंतर बोलू.
ओके. हा थोडा कमी होईल. मिनिटांचा कॉल हा. थोड अर्ध एक तासाने परत कॉल करता येईल तुम्हाला. माझा झाला तर मी करून बघेल.
तुम्ही मला फक्त आधी मेसेज टाका.
हो चालेल चालेल. चालेल.